हा ते माझा आवाज येतोय तुम्हाला.
हो नमस्ते येतो येत आवाज.
हो झालं मग जेवण वगैरे.
हो आत्ताच झालं जेवण तुमचं झालं
हो माझं पण झालं काय जेवले?
अ बनवला होता डाळ भात वगैरा.
हो का चांगली गोष्टल मण मिखा तालुका भडगावची
कुठं?
तालुका भडगाव.
बड बडगाव कुठे आलय?
हा जिल्हा जळगाव नाही का?
अच्छा जळगाव. अच्छा कशावरती बोलायचं आपण?
बोल ना आ जीथ आपण मेसेज केले ना
अच्छा तर काय
काय नाही गावाकडे आता पाऊस चालू आहे अ ते काप स वगरे त्यांची लागवड चालू आहे तुमचं
अच्छा काय फेस्टिवल वगैरे असतात तुमच्या इथं
तुम्ही कुठे राहिला
शिरूर पुणे
हो का तिथे आहे का हम् चांगली गोष्ट आहे
हो काय काय तुमच्या गावात बघण्यासारखं
ण्यासारखा आमच्या गावा शती शेतीवर आहे क सगळं आमचं हो कारण की शेतीवरच पोट भरायचं आणि ते पावसाच वाढगायच आता पाऊस चालू आहे आमच्या इथ पाऊस सुरु झाला तर आता शेताचे काम म्हणजे सुरू झाले आमचे तर मग दररोजची रुटीन तीच असते आमच म्हणजे शेतात जायचं लवकर
झोपून जायचं सकाळी उठायचं लवकर शेतात जायचं टिफिन वगैरे बांधायचं जायचं काम करायचं जेवण करायचं अकरा वाजत अजून कामाला लागून जायचं मग घरी येऊन जायचं दोन वाज आराम शांती करायचं थोडस अजून संध्याकाळ तर ते स्वयंपाक बज वगैरे खाण पिण अजून झोपायचं बस गावात डे अजून एक गोष्ट आहे की म्हणजे शहरामध्ये नसते ती म्हणजे गावा कस असत कि सगळे म्हणजे फॅमिली जॉईट असली की मोठी असली की आपण सगळे बाहेर येऊन बसतो गप्पे वगैरे मारतो याचा थोडस अजून टाइम निघुन जात मग शहरामध्ये तस नसतं ना शहरामध्ये कसं असत आपण म्हणजे शेजऱना पण ओळखत पण नाही आपण कि कोण मा हे माझं शेजारी घरातच असतो आपण बसलेलं आहे एक ते बोर होऊन जातो ना
लवकर बघायला
हा ना मग तेच सांगते गावाकडे तसं नसतं ना गावाकडे किती वातावरण मोकळ असत छान असत ते सकाळी सकाळी चार वाजताचे ते कोंबड्याचा कुकु आवाज येतो अजून ते आज चिमण्या त्यांचा आवाज किती शहर मध्ये एकदम शांत किती छान वाटत ना गावाकडे
हो
तुम्ही सांगा ना काहीतरी
हा मी पण गावातच राहतो
हो का
हो
चांली गोष्ट आहे मुलबाळ आहे का तुम्हाला
नाही मी कॉलेज स्टुडंट आहे
हो का मी पण अनमॅरेड ये
तुम्ही मॅरिड आहेत
नाही मी पण अनम्यारेड माझं लग्न
काय नाही मी आता एफ आय बी ए ला फर्स्ट इयर ला होती आता एक्झाम दिला आता सेक त्यांला जाणार ये
अरे वा तुम्ही पण माझ माझ्यासारखंच तुमचं पण
हो आता काही रिझल्ट लागलं नाही अजून रिझल्ट लागलं की आज पुडत हा त्याचा लागला होत पण वायसीएम चा नाही लागलंय अजून
वायसीएमला आहे काय तुम्ही
हो आर्ट्स आहे
हम् त्याचा नाही लागलाय ना अजून
हो हो नाही लागलं अजून
हम्म
काय चालय मग कॉलेजमध्ये
काय नाही मी बाहेरून घेतलेय कारण की घरचे पण काम करावं लागत आणि मी शिवण काम म्हणजे ब्लाऊज वगैरे पण शिवते भरपूर येता माझ्याकडे ब्लाऊज मग ते मम्मीन वगै हा तर मम्मी शेतात काम करते भाऊ आमच मोठी किराणा आहे तर भाऊ दुकानावर असतो म्हणून घरचे कामं वगैरे सगळे मम्मींना जेवण बनवून शेतात पाठवायला अन् मग पूर्ण दिवस अस रिकामी राहते म्हणून ब्लाउज वगैरे शिवते रेग्युलरला नाही मी ऍडमिशन घेतलंय
अच्छा
हो
रेग्युलर नाहीये म्हणजे तुम्ही
हा रेग्युलरला नाही आहे मी
चांगली गोष्ट आहे
हो त पाणी पाणी पिऊन घ्या ना तर मला गुचकी लागते
अरे नाही इथे कुच की जात नाही माझे लवकर
हो का
हो
ते पण असं आहे की हा पाण्याने पण नाही जात म्हणजे कोणी कोणी म्हणजे असं बोलतात बोलता म्हणजे काहीतरी शॉकची गोष्ट सांगितली त्यामध्ये निघून जाते ती कुचकी
हो
हम् मला पण तस झालंय भरपूर म्हणजे पाणी पिले आणि माझं पण जात नाही ते माझी मोठी मम्मी होती मला काहीतरी एक गोष्ट सांगितली ती म्हणजे एकदम मला शॉक लागला असं कस झालं म्हणून ह तर त थांबूनच गे मला परत आलेच नाही तस झालं ते हो मग काय तुम
काय मग काय फेस्टिवल असतात तुमच्या तिकडं
गावाकडे गावाकडे तर आम्ही घरीच बनव तो म्हणजे लहान मुलांना काय आवडतं अ केक वगैरे कप केक
अच्छा
हा अजून ते पि्झा
नाही म्हणजे तुमच्या तड म्हणजे नाही का वेगळ्या वगळ्या जिल्ह्या वेगळ्या वगळे फेस्टिवल असतात ना
हा हा
ह कसं म्हणलं तुमच्या इथं काय काय
म्हणजे बघण्यासारखं
हो बघण्यासारखं प्लस नाही का म्हणजे तुमच्या तिकडे दि दिवाळी वगैरे वेगळी असते आमच्या तिकड का वेगळी असते असं काही
हो गावाकडे तर गावाकडे तर यात्रा म्हणजे जत्रा जत्रा अस ते ना ही म्हणजे आमची मोता मोतीमाता म्हणजे आई सांगताात तिला मोठी माता आई
तिची यात्रा भरतेय जानेवारी महिन्यात मोठी भरते खूपच मोठी भरते
मोठी माता
हा मोती माता देवीचं नाव आहे तर मंदिर पण आहे आमच्या गावात हो हो मग तिथं आमच्या गाव हा आमच्या गावात ना म्हणजे मंदिर पण आहे मोठा तर त्याची एक जत्रा भरतीय मस्त मोठे मोठे झोका धुला अजून खायला ते लड्डू पेढे चिवडे हे सगळे येतात अजून खेळणी येते अजून बघण्यासारखं अजून आमच्या इथे ना भंडारा पण होतो रामदेव बापाचा
अ रामदेव बाबा
हा रामदेव बाबाचा भंडारा होतो म्हणजे आता ज येईल आमच्या म्हणजे सप्टेंबर हा सप्टेंबर नही ऑगस्ट महिन्यात येतो आमचा भंडारा त्याचा पण कार्य कार्यक्रम म्हणजे अ सगळे गावांना जेवण देता म्हणजे प्रसाद प्रसाद बोलता ना तिला प्रसाद बनवतात तिथं सगळे जातात जेवायला तिची पण यात्रा भरवते
तुमचं
चांग चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे
हा
अच्छा अजून काय होतं तुमच्या वैयक्तिक तिथं वेगळं
वेगळं आमचं येत वेगळं गावाकडे तर जास्त काय होत नाही
अच्छा
हा म्हणजे गावाकडे कसं आहे की सगळे शेतामध्येच बिजी असतात
हो ते तर आहेच
हा मग गावातले सांगितलं की आम्हाला हे करायचंय तो म्हणजे बाकीचे आजूबाजूचे खेडे पण येतील आमच्या गावात मग मोठ काहीतरी कार्यक्रम अजून होतो
अच्छा
हा तुम्ही सारख जातय तर.
आम्ही काय आमच्या तिकडं सविन्य गावामध्ये राहतो भैरवनाथ.. त्यांच मंदिर वगैरे छान म्हणजे दर रविवारी त्यांचा छबिना वगैरे असतो.
हो का?
हो आम्ही मुस्लिम आहे पण नाही का सगळं बघून एकदम असं. फ्रेशली वाटत मस्त मस्त एकदम फ्रेश वातावरण.
ह चांगली गोष्ट आहे.
हो आजच आमचा मोहरमचा म्हणजे नववा दिवस होता ना.
हो हो.
तेच आमच्या मध्ये फेस्टिवल असतं मोरमचा माहिती असेल ना तुम्हाला.
हो का?
हो ऐकलंय कधी.
हा नाही ऐकलंय मी तुमचं.
आ.
नाही ऐकलंय.
अच्छा मग तुमच्या तिथं मुस्लिम नाहीये.
नाही आमच्या गावात नाही.
अच्छा नाही चांगलं असतय आमच्या देवाचं. सेलिब्रेट करतो आम्ही.
हो का?
रिकामा ऑडिओ
ते काय? तरी बोलायचे म्हणजे आमचे एकच आहे म्हणजे एकच होते ते पण आता बाहेर.. गावी राहायला गेले म्हणजे जास्त काय म्हणजे गावाकडे हा. तरी एवढे काय ओळखत नाही त्यांना पण ते नाही ते एक.. म्हणजे खूपच लांब जायचे तथं आणि ते कायतरी बोलताना.. अ मॅच वगैरे बनवताना तुमचे काहीतरी कार्यक्रम करत.
हो आजच होती खिचडी भात आणि नाही का अ हे. का बोलतात भाजी.
हो मी खाल्लंय मस्त लागते ते अजून कलर मध्ये असतं ना ते.
अ नाही कलरमध्ये कलरमध्येकाय बोलले तुम्ही.
पण म्हणजे गोड पण असत ते गोड असता ना?
गोड शिरखुरमा असतो आणि ते तिखट.. खिचडा असतो जे उद्या बनवतील ते.
हो का अजून काय काय होतं मग तुमच्यामध्ये म्हणजे..
खूप सारा होतो खूप खूप.
मध्ये तुम नाही म्हणजे तुमच्यात फास्ट म्हणजे उपवास राहता तर ते.. आपलं तोंडातलं थुंकी असतं ना ते पण गिळता नाही ना तुम्ही.
नाही ते पण नसतं गिळायचं.
हो का?
हो कडक असतय खूप आमच्यामध्ये.
हा कडक असते आमच्यामध्येध्ये एवढं नाही बाबा.
आमच्यात असतं त्याला तर बोलतात ना भक्ती म्हणजे तुमच्या लँग्वेजमध्ये. देवावरती किती भक्ती याच्यातून कळतं.
हा ते पण आहे.
तुमच्या सोबत बोलून चांगलं वाटल ताई.
हा मला पण खूप चांगलं वाटलं तुमच्याशी कधी मी म्हण तुम्हाला अजून कॉल. ओके बाय हा.